हॅलो.
हॅलो.
काय करताय?
काय नाही अभ्यास चाललाय बघा हॅलो.
हा हा हा जेवण वगैरे झालं?
होय झालं की हो तुमचं?
हो आमचं पण आत्ताच झालं.
हा हा हा.
हम्म हम्म अभ्यास कसला करताय आता?
आता चालू आहे ना पोस्ट? हॅलो
हा बोला ना ऐकु येतं
हा, एम सी ये चालू आहे ना, माझं आता अभ्यास करत होते.
हा हा
हॅलो हा
आवाज येतोय की नाही?
होय होय, यायला लागलाय तुमचा आवाज, होय होय, यायला लागलाय म्हणलं.
हा-हा, तुम्ही आता शिकताय का?
होय-होय, शिकाय लागल्या अजून मी.
हा-हा, चांगलं आहे शिकतेय, आमचं काय घरीच आहे आता
हा-हा-हा
लग्न झाल्यानंतर घरीच
बघायचं आहे जॉबचं वगैरे पण बघू आता थोड्या दिवसांनी
कशात? बघणार आहे काय? म्हणजे कुठल्या फिल्डमध्ये, कुठलं काय? हा-हा-हा
म्हणजे असं काही बघितलं नाही, बघायचं असंच काहीतरी
हं, वर्क फ्रॉम होम वगैरे काय?
हा असंच, बाहेर जाऊन एवढं काही जमत नाही बाहेर
हं.... शक्यतो म
दिलं म्हटलं
हं, महिलांना शक्यतो वर्क फ्रॉम होमच पाहिजे, बाहेरच जमतच नाही. बाहेर येऊन जाऊन करायचं म्हणलं की, घरातलं सगळं व्हायला पाहिजे की
हं आणि घरातलं पण पो सगळं करून, सगळ्यांचं करून मग आपल्याला पण तेवढा त्रास होतोय नो ओ
होय, बरोबर आहे की
होय, धावपळ होतीय आपलीच
त्यापेक्षा वर्क फ्रॉम होम केलेलं बरं
हा
मग तुम्ही आता म्हणजे कुठं असताय?
आता आम्ही.... म्हणजे आता गावी आहे. आम्ही पुण्याला असतो आम्ही.
हा-हा-हा
हा
चांगला आहे की, मग तिथं तर तुम्हाला सहजरित्या भेटून जाईल की
हो नाय अजुन असं म्हणजे ट्राय केलं नाही, बघू आता ट्राय करून थोड्या दिवसांनी. आताच नाही एवढ्या लवकर करणार
होय होय होय
हा
हो हे करायचं ट्राय, कसलं होतंय कसलं होतंय... आपल्या-आपल्या पायावर उभं बरं असतंय.
हो तेच ना, आपण कमवत असलं की मग काय नाही वाटत, दुसऱ्यांच्याकडनं मागायची गरज लागत नाही.
हा तेच की म्हणुन
म्हणजे आपण कामावलेलं वेगळंच पडतं ते
होय, खरंच ते आपलं-आपलं आपलं-आपण, कसं पण खर्च करू शकतोय, काय पण घेऊ शकतोय. तसं, दुसऱ्याच नसत ना?
काय? आज आता मिस्टरांच्याकड मागितलं, अ काय केलीस? हिशोब काय? असं असतयं ना सगळ्यांचं.
हां, एक-एक रुपयाचा हिशोबाने, सांगत बसावं लागतं, सगळ्या गोष्
हां हां, म तेच आपण-आपल्या, असलं की, कसं हिशोब नही, काही नही आपण, म्हणजे एक समाधान मिळून जातंय.
हं, बरोबर हाय की, मग आज जेवायला काय? ह्म ह्म, आज काय बनवलेल?
आज, अ ते वालाचे धिरडे.
धिरडे? नही, मला काय माहीत नही, मी पहिल्यांदाच नाव ऐकायल.
ते पोळी सारखं असतं, ते, धिरडे, हा.
हां, ते तुम्ही, कोकण कडच्या का, तुम्ही?
हो.
ते तिकडच्या साईडला, ते असले काहीतरी, काहीतरी, वेग-वेगळे पदार्थ असतात.
हां हां तेच ते, मुगाच्या डाळीचे असतात, ते, भिजवून घ्यावे लागत्या, ते.
हां हां.
त्याच्यानंतर, मिक्सरला मिरची अ जिरे वगैरे घालून, मिक्सरला बारीक, करायचं. न त्याच्यानंतर करताना, म त्याच्यात मीठ वगैरे घालून, आपण झुंक्याची पोळी कशी बनवतोय
हा, म्हणजे, ते घावण वगैरे करतोय, तशा टाईपमध्ये काय?
प्रकार येतोय ते, ते दह्यासोबत किंवा सॉस सोबत, खाऊ शकतोय स.
बरंय काहीतरी, नवीन.
हम्म, तुम्हाला काय आवडतय, असं म्हणजे करायला, खायला?
पण बघू, कुठलं-कुठलं, काय तर नवीन-नवीन ट्राय करत असते, सारखं. काय मॉमोज किंवा चायनीज वगैरे, असं काहीतरी आम्हाला असलच आवडतय ना, आत्ताची जनरेशन आम्ही.
हो हो, जास्त करून, म ते चायनीज पदार्थ
हां, तेच.
हां हां.
चायनीज भेटत वगैरे, असलं काहीतरी सँडविच, मॅगीचे वेग-वेगळे, पद-प्रकार असलच काहीतरी, बनवत असते, मी पण.
मॅगी मध्ये, काय- काय म्हणजे, आ-अंड वगैरे घालून कर हां.
नाही तस काय नही करत, प आपलं काहीतरी, चीज वगैरे घालून, कधी बटरमध्ये
नहीतर मग, अ कधी तर अस, मसाला, मसाला वगैरे, जास्त घालून असतच की.
हां हां म्हणजे नॉन व्हेज खाताय की नाही?
नाही नाही नाही खात.
नॉन व्हेज नाही आहेत का तुम्ही?
हां नाही.
हां हां चांगलं आहे. मग व्हेज मध्ये तर भरपूर पदार्थ आहेत खाण्यासारखे
आहेत की काय बनवायला वेळ, बनवायला पाहिजे की आपण हॅलो!
हां बोला ना! आवाज येतोय ना?
हां हां याय लागलाय की. हॅलो!
हॅलो! हां येतोय बोला, आता मग घरी बसूनच च चालू आहे की, कॉलेज वगैरे करताय तुम्ही?
नाही कॉलेज आहे गं कॉलेज करत्या की.
हां हां हां.
करून आलो. मग! बरं.
अशी म्हणजे झाडे वैगेरे लावायची आवड वैगेरे काय?
नाही अजून त्यात तर काय एवढ इंटरेस्ट नाही मला.
अ म्हणजे अभ्यासातच इंटरेस्ट आहे जास्त.
हां तिकडच.
हां हां हां.
हां.
चांगलं आहे ना. तुम्ही काय बनवलं होत जेवणामध्ये आज?
काय नॉर्मल भात आमटी.
हां हां, हां बोला ऐक
होय गं. हम्म काय नाही म्हटलं नॉर्मल भात आमटी.
हां हां हां.
हां.
चांगल आहे डाळ भात. अजून काय तुमच्याकडे भाकरी वगैरे कशी बनवतात म्हणजे नाचणी, तांदूळ, ज्वारी?
ज्वारीचं की! ज्वारीचंच असतंय आमच्याकडं थोडसं काहीतरी तांदूळ वगैरे मिक्स करतात.
हां हां. आणि चपाती वैगेरे?
हां ते काय नॉर्मलच की आपण कायम करतोय तसंच.
हां हां चपाती म्हणजे ते चप पाती मऊ व्हायला त्याच्यात काय सोयाबीन वगैरे काय काय टाकतात ना?
नाही नाही असं काय नसतंय हे अस काय नसतंय.
हां.
हां आता ओ काय डायरेक्ट आपण आटा पण आणू शकतोय दुकानातून.
व्हय ते लहान लेकराला रेडिमेट भेटत आता सगळ बरं असतय रेडीमेड मिळालेल बी
ते दळण वगैरे करण्यापेक्षा आपला वेळ वाचतो
होय खरच की वेळ वाचल वेळ बी वाचतय पण एवढ अन् कुठ चांगल नसतय ते
हां त्या मऊ बनत नाहीत काय चपात्या
हं थंड झाल्यानंतर त्या हे होत असतील
हां
माझ आणि तीच तेवढ काय दोन हजार बारा
हां
हाय पण
म्हणजे आता उन्हाळ्याच वातावरण जास्त आहे उन्हाळा पण जास्त वाढलाय ना
होय पाऊस बी नाही कमी आहे तिकड
नाही काल पडून गेला पाऊस आज काय नाही
होन इकडे आज पडला बघ
आज पडला इकड आता गरमी वगैरे जास्तच झाले ते पाऊस पडला की परत गरमी जास्त होती
होय होय की पावसामुळं जा वाढा लागलीया गरमी बाकीचे नुकसान होय व्हायलय ती गोष्ट तर वेगळीच
होय
आमच्या इकडे तर फार गारा पडोस तर पाऊस पडला हो
मोठा पडला का पाऊस तुमच्याकडे म्हणजे ऋतु ओळखतच नाहीत कुठला आहे हां हां
तरी इकडं कसं
हां
जरा पाडव्याच्या वेळी वगैरे जत्रा वगैरे असतना त्या दरम्यान एकदा ना एकदा पाऊस पडून जातोयाच हे काय थाबंना बाई हे कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा असल्यामुळं कस इकड जरा आधीपासुनच पाऊस चालु होतय पूर पूर वगैरे येते त्यामुळे आम्हाला पावसाची काय सवय आहे एवढं काय वाटत नाही
हं पावसाळ्यात जास्तच पाऊस पडतोय
हां आधीपासुनच उन्हाळ्यापासुनच पाऊस चालु होता आमच्या इकड
होय होय चालते परत करते कॉल मी आणि
हो हो चालते
हां ठेवु का-
हां